हॅलो!
हॅलो आवाज.
हॅलो बोल की
आवाजालाय काय?
या लागलाय या लागलाय बोल.
वा झाल जेवण तुझ.
हॅलो ए बोल पुढ.
अ मी बोलायलाच लागलोय? हॅलो.
शील.
तुला रेंज नाही वाढत? हेला काय अर्थ आहे. पलीव्यू
हॅलो.
तुला रेंज नाही वाढतंय म्हणलं.
हा बोल कि
हा मी काय म्हणल जेवण ते झालं काय म्हणल.
हा. हे बघ एकच फोन करायचा नाही आहे तीस फोन करायचा आहेत.
होय कम. मला पाचच करायचं एक.
तस ना हे पहिला पाज येतात. मग ते पाच झाले की नाही ते सबमिट करायचं मग पुढच पाच येतात. परत पाच येतात असं तीस टास्क येतात म्हणजे एकशे ऐशी मिनिट पूर्ण करायला गतात आपल्याला असं असते की हा.
आणि फोन चालू करून ठेवून टाकला तर
नाही चालत बोलायचं दोन्ही साईड न कम्युनिकेशन व्हाला पाहिजे नाही तर क
नाही काय चालेत.
मग काय पण करशरा तुम्ही अलाउड नाही त्याला असं वाचून ते पण चालत. त्याला वाचून जर दाखवलं तर ते असं म्हणत की तुम्ही कॉपी म्हणजे तुमचं आधी पूर्व डिस्कशन झालंय किंवा आधी हे हे झालंय असं येतेय त्याला
नाही नाही मी काय म्हण तिकडने इकडे शिवाय द्यायच्या इकडन तिकडे शिवा्या द्यायच्या.
नाही शिवाय त चालत नाही कारण ते आता जे आपण बोललोय. ते टास्क नंतर टाईप. करायला येतात एकमेकाला जातात.
होय काय?
हा मग ते म्हणजे असं वॉइस मेसेज येतात. ते वॉइस मेसेज ऐकून खाली मराठीमध्ये टाईप करायच असतात पुढचं टास्क ते आहेत सगळं.
होय काय असं पण असते बी
होय आता माझ्या बहिणीचा टास्क तो परवा. पूर्ण झाला आता ती व्हेरिफिकेशन ला घेतलय तिला म्हणजे काय तरय. आणि आता या. म्हणजे बोललोय ना ते
बय काय?
हम्म असं ते मग. ते झाल्यानंतर मग तिला मग त्याच साडेसातशे काहीतरी आलेलं असेल.
शि शिऱ्या पण मला सांग म कशी म्हणाल तर
काय म्ह नजदा.
मला म्हणते अरे ते मला तर काय अजून टास्क आलेला नाही, तोपर्यंत तुझा आलाय त्याला कॉल करूया काय?
असं नाही, तू त्याला करायचं दहा मिनिटं, मग तू ठेवायचा आणि त्याला म्हणायचं तू कर परत दहा मिनटं, मग त्यानं दहा मिनटं कराय सांगायचं आणि तू परत तिला असं केलं हा, असं एकमेकाला दहा दहा मिनिटं करत बसा
तीच की, मग त्याला
शिव्या तेन देऊ नका खरं, नाहीतर शिव्या तेन देशीला त्याच्यावर चालत नाही.
सभ्य किती सुसंस्कृ
त्यो मला म्हणला, कराय पाहिजे होता म्हणून, मगाशी मी गाडी द्यायला गेलतो ते.
हम्म.
खरं, नाही नाही माझ्याकडं नव्हती मी काल घेऊन आलतो गं त्या गारगुटीला जायाचं म्हणून.
हम्म.
काल संध्याकाळी आणि गेलोच नाही ना.
हम्म.
मग इथं काय होतंय, इथं गाडी लावली की ती बाहेर लागत्या. झाडाखाली आणि सगळी घाण पडत्या गाडी घाण होत्या.
हम्म.
त्यापेक्षा म्हणलं गप तुझ्या पार्किंगला लाव.
त्यांच्याकडं पार्किंग हाय होय?
हा, वरच्या फ्लॅटला हाय की पार्किंग त्याच्या.
हा, त्यांनी तिक तिथं राहतात का आता?
नाही नाही, राहतात खालच्या घरात.
हम्म.
म्हणजे कसंय ते, पिकनिक स्पॉट सारखा हाय ते वरचा फ्लॅट म्हणजे.
असं आहे होय? म्हणजे जवळ जवळच आहे होय दोन्ही पण?
अगं रंकाळ्याच्या इकडच्या बाजूला आहे की नाही, म्हणजे दुकान आहे की नाही? त्याबाजूला त्याचं ते जुनं घर हाय, जे खालचं घर म्हणतो त्यो ते. आणि आपण माझा वाढदिवस केलता माहितीये का रंकाळ्याव इकडं?
हम्म!
तिकडच्या बाजूला, हे आहे. त्याचा तो फ्लॅट आहे.
अस हाय होय? म्हणजे मध्ये गं.
हम्, मग ते इकडच्या बाजूला नेऊन ती गाडी लावली की, तसं पार्किंगच्या खाली राहतें ना. त्यामुळे
हम्म, त्या दिवशी गेला काय मग वेळेवर?
कुठं?
घरला.
आमचा, काही वेळेचा विषयच नव्हता ना?
अरे, तुला फोन यायलते नव्हे, काकांचं? म्हणून.
नाही. नाही. नाही. तेचा विषय नव्हता, संध्याकाळी सहा ते सात. बारा वाजता असतोय ना.
हा.
तसं नव्हे, मग तेचा प्रसाद घेऊन जायचं होतं. प्रसाद घ्यायचा होतं, म्हणून फोन आलता, तो प्रसाद घेऊन ये म्हणून.
हा. हा. हा. असं होतं होय.
घेऊन आलो की मी प्रसाद. मी, सहाच्या आधी आलतो मी. नाही-नाही, येऊन जरा पडलो.
हम्म, नाही मला काय पडायला मिळाले आलं नाही, मी तिथनं निघलो. आलो मी सोड, पाहुणे सहा-साडेपाच वाजून, साडेपाच वाजून साडेपाच वाजले. लेलं वाटतं, साडेपाच-पावणेसहा झालेले, पावणेसहा झालेल मला यायला. ट्राफिक लागलं नाही रस्त्यात. त्या ह्याच्या पाशी ट्राफिक जाम झालं, कुठं बरं? आपलं, आपला तो नाही. नाही. नाही. नाही. त्याच्या अलीकडं, ते तावडे हॉटेल पासून, इकडे येत नाहीत काय सगळीजण? नदी, नदीच्या वरती. नदीच्या वरती, जाम झालं ते ट्रक वगैरे, त्याच्यामुळं.
तिथं असतय ट्रॅफिक जरा.
हा मग काय तिथं आडव-तीडव गाडी काढण्यात काय पॉइंट्स नव्हता. उगच प्रॉब्लेम झाला असता, म्हणून म्हणलं राहुद्या आपण शिस्तीत जाऊया.
गेलीस नव्ह नीट मग, काही विषय नाही. त्यात पण कसं झालं माहिती आहे का माझं?
हा. बोल.
त्यात पण काय झालं माझं? आम्ही तिथनं बाहेर पडलो.
हम्म.
त्या स्मृतीला सोडलं सी. बी. एस. ला.
हं.
आणि बस मिळेपर्यंत काय थांबलो नाही बाबा आम्ही.
हा तिथ तिला मिळाली वाटतं. कारण मी घरात आलो की नी. आणि मला माझे माझ्या बहिणीन ते कार्यवरन फोन केलेला. ना मग तिच्या बरोबर मी बोलत बसलेले. आणि तोवर मला फोन करालती ती. पण मला फोन उचलता उचलता आला नाही. मग मला म्हणली की, मला म्हणली मी पोहोचले म्हणूनच फोन केलेला. मी म्हणल लवकर पोहचलीस कि तू. हं.
स्टँडच्या बाहेर.
हं.
मी आणि चिल्या आलो घरला.
वाटलेलच मला.
तुम्ही काय थांबणार नाही. वाटलेलंच मला. तिथं पार्सल टाकणार आणि पुढ होणार गॅरेंटी होती.
का खुळ लागलेय काय आम्ही-आम्ही कशाला थांबु तिथे.
मग तेच की मला माहित होतं. आणि त्यांना काय त्यांना काय प्रॉब्लेम नाही ना. सारख्या-सारख्या बस असत्यातच. कुठे थांबायला लागतय.
थांबायला जर लागत असलं तरी. कसं आहे पण आपल्या प्रायोरिटीज सेट असत्यात.
हं. हं. हं. हं. हं.
असं थांबत नाही आपण कोणा साठी पण.
हो. हो. बरोबर. आ त्या दिवशी स्टेटस लावलेला की नी तिन. ते मी परत मला मेंन मेन्शन केलेली ना. मग मला पण परत लावायला लागला. मग त्याला पाटिल लगेच रिप्लाय दिल्यात.
मला तो विषयच कळला नाही. खरंय.
स सम्यास की लगेच अ असं करून रिप रिप्लाय दिलाय. मी म्हणलं ह्याला काय एवढं पोटात कळ याय लागलाय.
नाही-नाही मला खरं विषयच कळला नाही तो. एवढा वेळ कस काय उ? जा तिझ्याकड
त्याला काय काम आय.
अगं आमाला पैसा पळून दुस्
हा मग त्या त्या आपला प्रॉब्लेम झाला त्याचा काय प्रॉब्लेम आहे. त्याला काय निवांत मोबाईल बघ.. ये नाही त्याची बायको बघितलीस काय कसली आहे? तिने वाढदिवसाचा स्टेटस ला दिला परवा अक्षरशः डोळं काळ झालं माझ
तुझं डोळं का काळं झालं?
बघूनच की कसली आहे माहिती का ती? ती लग्नात तस दिसालती रिअल मध्ये बघायला पाहिजेस तू
बघितलं की मी पण
हा कसं काय काय बोल ते कसं झालं माहिती आहे काय श्रुती मला काय सांगालती सांग अ आधे सम्या हा मग काय म्हणली सांग आग सम्या ते जेवा आप पण सांगून यालतो तवा पण रढालता म्हणली काय मी म्हणलं आणि काय झालतं त्याला रडायला म्हटलं म्हणताना म्हणली असंच की दुसऱ्याच्या पोरसनी नाव ठेवल्याल आता स्वतःच्या वाटणीला आल्यावरती समजलं हेला
अरे खरं मी काय म्हणतुय एवढं काय आता ही करायचाय
ये मला काय म्हणायचं एवढं ज जबरदस्ती काय आहे एवढं हा पसंद नव्हत तर नाही म्हणून सांगायचं आणि द्यायचं सोडून हा मला काय नाही घरातली काय माप वाटल ते मोठं मोठं सांगत्यात त्यांना काय जातय सांगायला बसून ते म्हण फिल्मी स्टोरी ऐकलीच नव्हे. सौरभ सलगरन सांगितलेली. त्यांचे काप का म्हणले म्हणे डायरी घे. लॅब आतमध्ये रूम मध्ये बस. दोन कॉल कर ते काय कला आदवेदची सिरियल बघितलेली वाटत. बहुतेक त्यांनी त्याच्यात ती दोघं कस
खोळ्याचा बाजार कस दिसतय ते. मी काय म्हणत आहे. लाईफ काडायच आहे शेवटी.
हम्म मग काय तर.
तेवढा विचार कराया पाहिजे होता.
असंच असतय दुसऱ्यासनी नाव ठेवायला गेली कि स्वतः पण कुठ तर कर्मा रिटर्न्स
बर बाई नाव ठेवाया बंद कर तू
हम्म का
काय माहितेस आपल्यावर असलं काही व्हायला नको
नाही-नाही. तुला मिळणार की चांगलं मिळणार. नाही तू नाही तु मला विचारणार आहेस. म्हणल्यावर मला काय आज मी सांगणार म्हणल्यावर तुझी चॉईस चांगली पटली. तर सांगालोय मी तुला काय कोण नाव ठेवणार नाही. आपण त्याची पुरेपूर काळजी घेऊ
मग गॅस पाहिजे आणि काय
ह. मग काय तर. असं काय कोण आपल्याला मागं नावं ठेवणार नाही. तु तुझ्यासाठी मी बरोबर परफेक्टली शोधून काढेन अ
इथ वीस-वीस म्हणाल्यात माणस वीस तेन म्हणाल्यात म्हणलं
पट ये लय भारी म्हणला तो, असं म्हणला हे माझे सगळे फ्रेंड्स आहेत. हा, चुम्याचं नाव त्याला आठवलंच नाही.
शिवम्याचं नाव आठविल नाय व्हय
हा म आज सगळ्यांना सांगितलं ही अस तस आणि तुझ्याकड आला आणि म्हटला हा वीस स्वजित असं म्हणला मला म्हणजे हसू आवर ना मी म्हटलं हे ना उपमा बघ की भारी दिली म्हंटले हेज्या आई
विष म्हणला म्हटलं तुला ऐकू आलं नई हाश श्रीनाथ हा श्रीनाथ म्हणून सांग.
मला शिवम्याचं ति त तिथ नाव विसरला की नाही तिथं मला हसाया आलतं. मी शिवम्यालाच कानात म्हणाल शिवम्याचं नाव विसरला ना त्यो मला तिथं हसाय आलत. मी शिवन्याच्या कानात म्हणाल तो ह्यो तुझं नाव विसरलाय म्हणुन
हम् त्या शिवमला तर त्या शिवमला तर नुसतं कारण पाहिजे काय तर म्हणायला कॅसेट जर घातलं.
काय लवकर सपत नाय.
मग काय तर नुसता नुसता नॉन व्हेज जोक चालू होत त्येच
गप्पच बसना काही केल्यास गप् बसना. आणि त्याच्यावर त त्यो कोण मित्र तेचा धरून आणलेला तो नाही नाही नाय नाय नाय तो कोण सुरज सुरेश सुरेश काय कोणत तो सूरज काय हा हा तो तो तो केती मला येत्या सौरभला सौरभ